हॅलो.
हो येतंय तुम्हाला?
मला काय नय आलां बाई.
अच्छा. ह नाही आता चहा झाला तुमचं?
नाही चाय पाणी झालं ना आमच आत्ताच
अच्छा!
तुमचं, झालं चाय पाणी.
आमच चहापाणी झालं आत्ताच डुटीऊन आलो.
कशी आहे तब्येत
आता सकाळ कालपर्यंत बरी होती बा आज सकाळपासून खूप खराब आहे. लई पाय दुखाय लागलं माझं.
हो
हम् अ खूप काम होत ओ
पाऊस वगैरे काय आहे का?
आहे, आहे, पाऊस आहे. चांगलाच पाऊस आहे.
हो का.
हो तुमच्या इकड काय पाऊस वगैरे,
एवढा नाहीय.
तुमच्याकडे हवेचा आवाज यायला का पाणी बिनी हे सुत
हो ना.
असं हवा सुटल्यावर आवाज येत खरख
नाही कुलर चालू होती ना म्हणून येत असेल.
हो का बंद केले.
मग काय चालू आहे बाकी.
काही नाही बरं आहे. तुमचं सांगा काय चालू आहे.
काही नाही आमच् बर हाय.
खूपच बिझी आहे वाटतं.
काय म्हणले.
खूप बिझी येतात.
नाही ना भीती वगैरे काही नाही.
हो का
ह, तुमच कस झाले आहे काम?
तेच म्हणत ना सकाळ खूप थकले, खूप पेशंट येतात. जागा माऊून हॉस्पिटल एवढे पेशंट आहे. हम्म..
भरपूर होतं ना काम.
खूप काम होत आज तर ड्युटीला कमी प कमी होत स्टाफ पण नेहमी अस. असतो देश खूप कम असत
हो, पण त्याला सुट्टी असेल ना?
नाही, संडेच सुट्टी नसते.
नस्ते का?
हा आता ऍडमिट पेशंट हॉल असतात ना ह.. मी एकदा सुट्ट्या घेततील.
ह् बरं, बर,
हम्म आराम आराम घेत नाही. रविवार वगैरे रविवारी असं एकमेव ओपीडी बंद असले की काम नसतं मग डमिट पेशंट पाहत कशला घ्यायची जादा. आपल्याला गरज असते तवा घ्यायची.
हो.. जमते येत.
म का म्हणली
मग काय का नव नवाज
हम्म..
स्वयंपाक काय बनवला?
काही नाही अजून तर काही, अजून तर काही नाही आहे.
होय का, बरं, बरं
काय बनवायचं आहे तर? तुम्ही काही डिसाईज केल? तुम आम्हाला सांगा भाजी
नाही. काय बनवायच आहे ते हो ना,
काय करणार आहेत भाजी सांगा बर आवडत असेल तुम्हाला एखदी भाजी
आम्हाला तर मस्त खिचडी, भजी, कणीस, खाऊ वाटायला लागेल थंड -थंड वातावरण आहे.
कुठे भेटते ती कडी?
हो.. पण आता काय माहित काय होतंय? काय
तसं वातावरणानुसार तर खायची इच्छा झाली. पण आमच्या इथे जमत नाही. माझ्या बाबाला उपवास असतो.
हो का?
हम्म.. मग सहण होत नाही.
हो..
हम्.. उपवास असला की दिवस भर काही काम नाही, एकतर ते काही खात नाहीत.
हो ना.
हम्..
छत्र हाय आता काय होते काय माहित, बघू
हम्म.
हम् ह.
तुम्ही काय बनवणार?
आम्ही बघू आता, पनीर वगैरे नाही तर फणस
तझ म
हं फणस किंवा पनीर
हो ना.
असकम
बऱ्या आहेत तब्येती घरच्यांच्या?
हम्म, चांगलेत.
चांगल्यात.
आणखीन?
आमच्या इकडे सांगोला.
हं.
काय मग काय चालू आहे बाकी, कशी आहे तुमची वहिणी?
वहिनी, आहे बरी.
बरी आहे का?
हम्म.
हो का बरंच म्हणा लागतय नाही का?
हम्मं, बरंच चांगलं म्हणाय लागतं बरं ना.
हो ना
हम्म
म ती काय भांडण -बिंडान करते की काय?
नाही काही करत नाही, असं देणी नाही ना. इथे झाल करू शकत
ह, इच्छा झाली तर करू शकते.
इच्छा झाली तरी करू शकत नाय
नाही करू शकत?
हा नवीन हाय नी
हम्
दुसरं काय नाही, तुमच्या इकडं काही लेकर आहेत, खूपच आवाज यायला.
काय म्हणल्या? जरा जोरात बोला, मला ऐकू येईना घरी
लेकर आहेत का म्हटल, तुमच्या इथ खूपचं आवाज यायला.
होना लेकरं असतात ना घरी, ट्युशनच्या क्लासेस चालू असतात ना आमच्या इथ.
अच्छा क्लासेस घेता का?
हम्म
लई लेकरांचा आवाज येतो ना, म्हणून विचारल.
हो का
हम्म
बरोबरच आहे.
काय बनिवणार हाय मग आता रेसिपी?
होय त्यो धिंगाणा- धिंगाणा असतय त्या लेकरांचा.
हा, लेकरांनसाठी म्हणले मी
त्यांच्या मम्मीला सभांळायचा कटाळा आहे का? मग सोडता नाही
हं म्म
लय धिंगाणा करत्यात, लय अवकाळी आहेत.
बरंय
हो ना
ते अवकाळी हेत
काय कराय लागले तुमच्या घरची?
हम्मं
हो
काय म्हणला?
काय करायला लागल ना मम्मी तुमची?
काय नाही मम्मी हाय हे काकूच्या तिकड
हो का
हम्मं मी तुम्हाला बोले ते.
काय?
बोलत आहे म्हटलं बाई स्वयंपाकच्या तिथं.
हम्म बरं, बरं.
हम्म.
मग बाकी काय म्हणता?
काय नाही.
काय नाही.
हम्म. बरं
नीट हाय का?
हम्म.
बरं.
काय तरी म्हणत होती ना?
काय म्हणत होती सांगा? हो जमते ना, कशी बनवता फणसाची भाजी?
अं फणस बनवाव का पनीर?
फणस बनवलं तरी चालते आम्ही पनीर बनवल.
पण फणीस आणायला कोणी नाही, माझी मम्मी आता जाईन बजारात बजार असतो आमच्या इकड.
मग केव्हा बनवायचं?
हा.
नाहीतर पनीर बनवायचं.
फणीसला ऑप्शन आहे, तर कारण ते फणसना
फणस जर असलं तरचं भाजी बनवू शकते, आणि पनीर तर कधीही भेटते. तसं नाही वो, तसं नाही वो.
मग.
म्हणजे फणस आता तसं हम्म
हा
उद्या आम्ही काष्टा नेसाव म्हणलं पंढरीच्या वारीला
पंढरीच्या वारीला जाणार आहे का पंढरपुरला? मस्त पैकी घालना मग.
कुठंय पंढरीची वारी कुठं असते तुमच्या हित? आहे
चिवा म्हणलेला हाय. आता मस्त वारी असते ना?